हॅलो, हा बोला.
बाळ झोपलय?
हा म्हणजे तो केवांच ऊठलाय मी झोपून गेली होती त्याला झोपवता झोपवता.
अ कंटाळ येतो नाही. दिवसभर एकटीन सगळं करायचं!
हो नाही आणि आज त्याचे पप्पा घरीच होते. पण ते मला बोलले की तू कर आराम तो तेव्हा झोक्यामध्ये होता. म्हटलं मग त्याला काढून घ्याल म्हटलं! तुम्ही ह नाही नाही त्यांना म्हटलं नाही त्यांना म्हटलं तो रडला तर काढून घेल मी करते. आराम पण माझ्या ऐवजी तेच झोपून गेले.
वय काय! पण आता कसं ते मोठं होईल तस तुला जरा तुम्हाला जरा दांबवणार
हो नाही पण आ ज थोडा कमी चिडचीड करतोय नाही. तर दोन तीन दिवसापासून जरा जास्तच करत होता. वाताणामुळे आंघोळ घालत नव्हती ना! वातावरण थंड तर मग आंघोळ नव्हती खालत म्हणून तो जरा चडचिड करत असेल. आज केले तर आज शांत आहे. तो आज चिडचिड नाही करतोय.
हा म्हणजे ते आंघोळ पण पाहिजे. सोडा कारण त्यांना पण ते म्हणजे अस अगाला हे होतय ना!
हम्म आपण एक दिवस अंघोळ नाही करत कसं होतं. आपल्याला
हो आंग अस अवघडण्यासारखं होतंय.
हम
हम् तेच कि आणि ते आमच्या इकडे पण कस जन्मलेला दिवस असला की त्या दिवशी पण आंघोळ घालत नाही.
हो आमच्या इथे पण तंसच हे
बाळाची लवकर आंघोळ नाही घालत. झाल्यानंतर
हो संध्याकाळी आंघोळ घालताना तुम्ही बाळाला?
नाही नाही सकाळमध्ये सकाळी दहा वाजेला किंवा साडे दहाला
मग आमच्याकडे गावी संध्याकाळी चांगळ घालतात. लहान बाळाला
हं हं संध्याकाळी गार वातावरण असतना म्हणून
संध्याकाळी घालतात. अ म्हणजे तरी सात सहा सात वाजता घालतात.
हम्म हम्म
हम्म मग त्याच्यानंतर परत आवरायचं मग झोपते. बाळ
हम्मम् जर माझ म्हणजे त्याचे बाप्पा रोज आंघोळ घालता पण त्यांनी नाही घातली. तर मग संध्याकाळी मीच घालते मग सहा साडे सहाला
होय काय?
हम
म्हणजे तुला घालायला जमते आंघोळ!
हा
काय माहितये म्हणजे कसं की बाबा एकट्याला ते आता चोळून घालायला लागते. ना आंघोळ
हो
हा म्हणूनच म्हटलं एकटीला जमत
हा ते करून देता त्याचे पप्पा नाही नाही ते नॉर्मल शिक येतं ना तसं हम्म पण वातावरण पण थंड आहे. ना गार वाटतं एकदम हा झालाय आवरून
हा हा हा
काय करते तू?
काय नाही बघा आत्ता जरा आडवी पडले. आवरलं झला हम्म! आणि त्याच्यानंतर मग आवरून आता झोपले जरा म्हटलं पडायचं थोड्या वेळ उठून परत अभ्यास थोडा करायचा असतोय.
हम्म हम्म!
हम्म! त्यामुळं म्हटलं आता बघू जरा आता त्याच्यात खाली आमच्या इथं ते आषाढ एकादशीच खाली कार्यक्रम सुरू आहे.
हा हा!
माझा ते कार्यक्रम उद्या आषाढी एकादस उद्या उपवास असणार सगळ्यांचा
हम्म हा हा!
हम्म! म ते उद्या सगळा कार्यक्रम ते असतोय मग परवा दिवशी महाप्रसाद अस तोय संडेला हा. मग ते सगळं त्या दिवशी कार्यक्रम त्यानंतर ते रिंगण पण असतंय. अ हेच घोड्यांचं.
घोड्यांचं रिंगण म्हणजे?
म्हणजे काय असते की
हम्म!
अ म्हणजे हे असते की बाबा आता पंढरपूरला पण कधी गेला किती तरी अश्व रिंगन म्हणून असत ते म्हणजे घोड्यांचं रिंगण असतय मोठतं मग ते घोडे आणतात. आणि घोडे आणल्यानंतर ते घोडे काय करतात तर ते देवाचे घोडे असतात. असं मग ते पूर्ण अस तीन वेळा मोठ्यान पळवायचे आपोआप पळतात ते हा!
अ!
म त्याच्यानंतर ते घोडे पळवल्यानंतर काय होते तर म्हणजे तीन वेळा पळवायचं मग त्यांच्या खाली जी पायाखालची जी माती असते ती आपण घ्यायची. म्हणजे चांगले असते असं म्हणतात.
अच्छा!
हम्म, छान असते असं सगळं बघायला ते.
हम्म हम्म!
हम्म खूप छान असते मग ते आता उद्या इथं सं संडेला महाप्रसाद अस तो सकाळी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी अ असेल ते रिंगण.
अच्छा, आमच्या इथं नसत तसं काही आमच्या इथं फक्त भजन वगैरे असत बस.
हा मग त्याच्यानंतर छान असत असं सगळं बघायला ते.
कुत्र पण लागते आमच्या इथे अ. आषाढ एकादशीची हो.
यात्रा मोठ्याने असते का?
अ विठ्ठलाच मंदिर आहे मोठं तिथे.
हा हा हा!
हम्म, म स्टॉल वगैरे सगळंच असतं आणि प्रसाद पण असतो. आषाढी एकादशीचा, हा.
म्हणजे इथं पण कस? की बाबा.
कारण जे छोटे, छोटे, छोटे, छोटे खेडे आहेत ना? तिथून लोक. पा येतात. त्या मंदिरामध्ये मग प्रसाद वगैरे पण असतो तिथे.
हा.
हो.
तेच. म्हटलं मस्त छान असते अस, खरं तर पाऊस पडायला त्यामुळे नको वाटत सगळं.
हा.
हम् सगळीकडे किचकीच किचकीच असते. आणि म्हणजे असं नको वाटतय किंवा बाम पावसामध्ये त्यांन असं.
आम्ही दरवर्षी म्हणजे मम्मीकडे असताना ना? दरवर्षी आम्ही पायी यायचो. तर मंदिरामध्ये जकाळ मध्ये निघायचो.
हा.
हम.
तेच किं मग ते पायी दिंडीला पण जातात की आमच्या इथून पंधरा दिवस एक महिना.
हो इकडून पण निघते ना? इकडून पण जातात.
हा मग ते पायदिंडीला पण जातात भरपूर जातात लोक. आणि असं कधीच जातात आमच्या इकडं की अ म्हणजे एक महिना आधी म्हणजे ते आळंदीमध्ये, आळंदी मधून मग. असं देहुगाव करत, करत, करत, करत मग पंढरपूरमध्येध्ये जातात.
हम्म हम्म.
हम्म.
अच्छा.
हम्म, छान असते असं सगळं बघायला ते. असं छान असते पण ह्या पावसामुळे नको वाटते कुठं जायला तेन.
ह तेच आहे आमचं पण कदाचित नाही जमणार याच्यामुळे.
नाही! नकाच जाऊ का माहित आहे? लहान बाळालं कुठं?
हो आणि गर्दी पण जास्त आहे ना? जास्त गर्दी पण असते. हा, म्हणून या वेळेस काही शक्य नाही.
नाही नकाच, म्हणजे गर्दीमध्ये कस? बाळाला त्रास होत ना. हम्म.
काय जेवली?
काय नाही बघा, आज केलेलं म्हणजे गवारी केलेली?
हम्म.
हा मग कॉलेजला जाऊन आले. आणि मग काय टिफिन घेऊन गेले नव्हते आज. हा मग सकाळीच जेवले तिथं म्हणजे येऊनच जेवले.
हम्म हम् गवार मी तर कधीचे खाल्लेलं नाही गवार
तुमच्याकडे करत नाहीत गवार?
नाही नाही करतात. पण मला नाही चालत ना? ते सी सेक्शन झालंय म्हणून
हा हा हा हा ह खायच नाही म्हणून सांगितलंय काय?
अ नाही म्हणजे तसं खाज वगैरे नाहीे येत, पण म्हणतात ना? वावडी असते म्हणे.
हो हो हो हो.
त वांगी आणि गवार नाही चालत म्हणे. खायला
वांग पण नाही खायच आता तुम्ही खूप काळजी घ्यायला पाहिजे होता पाच महिने. पण तुम्ही आता स्वतःहूनच सगळं करताय.
हो.
आमच्या इकडं बायका पाच पाच महिने वर उठत सुद्धा नाही.
हा आमच्या इथे असत तस पण काही नाही. थोड प्रॉब्लेम असल्यामुळ
हा पण तुम्ही लगेचच आलाय ना इकड. हम्म मग ते सगळं एकटीलाच करायला लागतय बाळाच पण बघायला लागतय. ते दबवतंय पण.
ते तर आहे फार दगदग होते.
हम्म खूप दगदग म्हणजे तुम्हाला पण विश्रांती मिळत नाही ना.
हम्म.
हम्म म्हणजे तुम्हाला पण जरा रेस्ट पाहिजेच ना तुम्हाला पण तुम्हाला पण खूप त्रास होत असेल ना.
हो आता थोडं कमी झालं पण वातावरण चेंज झालं का मग बॅक पेन होत माकड हाड दुखत. आणि तळपाय वगैरे अस ठनकत.
मग सॉक्स, चप्पल काही युज करताय की नाही.
हा चप्पल घालते पण विसरून जाते.
नाही नाही चप्पल कंपलसरी घाला तुम्हाला आ आता काय वाटणार नाही त्याच, पण तुम्हाला नंतर त्याज सगळ्याचा त्रास होणार बघा.
पल घातलं तर पटकन चालता नाही येत त्यालाही पायचं आणि काम पण बघायचं मग त्याच्या मध्ये चप पल राहूनच जातय. नाही तर मग प्रेग्नेन्सी मध्ये कंटिन्यू चप्पल असायची, सॉक्स असायची आता काहीच लक्षात नाही रात.
हम्म आणि मग काय करायचं कंटिन्यू चप्पल घाला त्याच्यानंतर कानाला बांदा. नाहीतर कानामध्ये कॉटन तरी घाला म्हणजे जेणे करून बाबा हवा जाणार नाही कारण का हाता हवा गार आहे ना.
हा बरोबर.
हम्म त्यामुळे काहीतरी कानामध्ये तरी घाला. हम्म नाहीतर मग डोक्याला तरी बांदा.
तिकड पाऊस आहे का आज?
पाऊस यायला लागला आता खूप जास्तच पाऊस याय लागला.
अच्छा एक कडं नहीय आज काल होतं चांगल पर्वा पण होतं.
आज आहे इकडं पाऊ याय लागलाय असा हळूहळु.
हम् आणि आता काय माहित आहे की नाही कारण मी बाहेर निघालीच नाही ना.
हम्म.
आणि इथून पण आतून पण दिसत नाही पाऊस येतोय की नाही
हो ना.
हम्म.
हम्म नाही पाऊस आहेच इकडे इकडे तरी आहे. म आता तिकडं तिकडं गेल्यावर तिकडं मला होतं थोड्या वेळानंतर
हम्म हम्म.
आ. म
मला तर काहीच समजत नाही पाऊस आला नाही आला पूर्ण दिवस घरातच आणि याला घेऊन तो बाहेर निघता येत नाही वातावरण थंड असतो
नाही आता जाऊच नका एक एक महिना तरी बाहेर बाळाला घेऊन का माहिती वातावरण पण गारा आणि उगच त्याला त्रास काय व्हाय नको
हम्म तेच ना मला लागली थोडी नॉर्मल सर्दी
हा तुम्ही काळजी घ्या स्वतःची जरा गरम पाण्या तून प्या
हम्म. ते कसं ना झोप वगैरे होत नाही त्याच्यामुळे पण सर्दी वगैरे लागते नाही का
हम्म त्यामुळे पण त्रास होतोय
हो आणि माझं झोपण्याच काईच टायमिंग नई हे तो कधी झोप तो नाही झोपतो पण रात्रभर झोपतो तो चार वाजेचा फिक्स टायमिंग आहे त्याचा उठण्याचा आणि रात्री मग त्याचा टाइम नसतो केव्हाही झोपतो तो कधी दोनला पण झोपेल नाहीत कधीतरी दहाला पण झोपून जाईल लवकर
हो खूप म्हणजे त्रास होतो ना सगळ्या गोष्टीचा.
आणि आज असं झालं तो आज सकाळमध्ये लवकर उठला उशीरा उठलाच ते तो म्हणजे नऊ वाजेला तरी उठला असता पण मामा येऊन गेले भेटायला त्याला मग जाग येऊन गेली
हो पण तुम्ही रेस्टच करा थोडे जरी मला तरी वाटते.
हम्म.
हम्म..
येतोय